हॅलो
हॅलो
फेलून हा काही चाल पुणच्या आवडत्या दिवाळी येथे घराची आवरा आवर सुरू झाली का तुझी
हॅलो तू अरे हो काय सांगू तुला सकाळ पासून आईने मला घराच्या स्वच्छतेच्या कामाला लावाल आहे पंखे पुसणे खिडक्या साफ करणे माझे हात पाय दुख होन आले त्यार मला तर या पारंपरिक सणाचा हात मोठा कंटाळा येतो ते काम करावं लागत
ये नेहा आलसी कुठली
शटाप
सण साजरा करायचा तर एवढी मेहनत करावीच लागले ना आणि दिवाळीसारखा मोळा सण वर्षातून एकटच येतो घराची स्वच्छता करणे रंगोली काढणे केदली लावणे यात्रेस तर खरी मजा असते
मजा असते ध्रुव तू फक् परत खायला पुढे असतो काम करायला नाही मला तर आपले पारंपरिक सण खूप थकावून ठा ठाकरराने अ वाटतात त्यापेक्षा वेस्टर्न सण किती सोपे आणि कूल असतात जसे की न्यू इअर किंवा हॅलो कोणतीही साफसफाई कयत करायची गरज नसते फक्त छान कपडे ला मित्रांना भेटा पार्टी करा आणि एन्जॉय करा
काय वेसनास कुल असतात न पाश्चात्य सणामध्ये तो जीवाला आणि ती संस्कृती कुठे असते न्यू इयर काय असत फक् रात्री बारा वाजता हॅप्पी न्यू इयर ओळा यच
क क् होर
लाऊड म्युझिक लाउड डान्स करायचा आणि झा त्यात कोणाची परंपरा आहे आपल्या दिवालीत किंवा गणेशोत्सव आज जी सकारात्मक आणि अध्यात्मक असन त्याचे बरोबर कोणीच करू शकत नाही
ह् अरे पण तिथे स्वत स्वतंत्रते असत ध्रुव पारंपरिक सणामध्ये असं करू नका तस करू नका हेच कपडे घाला याच वेळी पूजा करा असे किती तरी नियम असतात वेस्टर्न सणामध्ये कोणताही नियम नसतो माणूस मनापासून एन्जॉय करू शकतो आणि हेलोबीन सारखे सण किती वेगळे आणि क्रिएटिव्ह असतात वेगवेगळे कॉस्ट्युम्स घालून लोग मजा करतात
एलवेंट म्हणज भूत बनवून लोकांच्या दरावर जाऊन चॉकलेट्स मागणे यात तू क्रिएटिव्हटी म्हणतेस त्यापेक्षा आपल्या दिवाळीत लहान मुले जेव्हा नवीन कपडा घालून फटाके उडतात किल्ले बनवा ते बघायला किती सुंदर वाटेल आणि आपल्या सण मांदे जेण जेवणा आची जी मेजवान असते पुरणपोळी लाडू कळंदी तुमच्या त्या वेस्टर्न सणामध्ये केक आणि पेस्ट्री सोन काय मिला
हम् केक आणि पेस्ट्री खूप चविष्ट असतात रो आणि आजकालच्या धाव परीच्या लाईफ मध्ये कोणाकडे वेळ आहे दोन दोन दिवस स्वयं पाकघरात उभे राहून पळ बनवायला वेस्टर्न सन खूप प्रॅक्टिकल असतात कमी वेळ ते जास्त मजा
कमी वेळेत जास्त मजा नाही न ती फक्त कशानची उदलपट्टी आणि शोफ आहे आजकालाचे लोक न्यू इयर पार्टीवर हजारो रुपये उडवतात पण दिवाळीला आपल्याच्या देशातल्या गरीब कुंभार डाकून पणती विकत घेता घासाघीस करतात आपल्या सणा मुले देशातल्या छोट्या व्यापाऱ्यांना रोजगार मिळतो हे विसरू नकोस
हो हा मुद्दा मी मान्य करते ु आर्थिक दृष्टिकोनात ून आपले सण खूप महत्त्वाचे आहेत पण वेस्टर्न सणामुळे आपल्याला जागतिक संस्कृती समजते ना आपण जगाशी जोडले जात त आजकाल तर भारतातही व्हॅलेंटाईन्स डे किंवा फ्रेंडशिप डे किती मोठ्या प्रमाणात ते साजरे केले जातात हा लोकांना ते आवडतात
फ्रेंडशिप डे किंवा व्हलेंटाईन डे हे फक्त गिफ्ट कंपन्या त्याचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी सुरू केलेल ट्रेंड्स आहेत नेहा मैत्री किंवा प्रेम वग कार्यालय एका खास दिवसाची काय गरज आहे आपल्या संस्कृती रक्षाबंधन किंवा भाऊबीज सारखे सण आहेत जे नात्यामधील पवित्रता आणि कर्तव्य शिकवतात या जो इमोशनल कनेक्ट आहे तो फ्रेंडशिप बँड बंद बड्या नाही
हा हा हा तू तर खूपच भाऊुक झालास ग पण विचार कर आपल्या सणामध्ये प्रदूषण किती होत दिवाळीला होणारा आवाजाचा आणि हेवा्हाच हेवचा त्रास अ गणेशोत्सवात होणारी अ ध्वनी प्रदूषण या किती लोकांना त्रास होतो वेस्टर्न सणामध्ये असं प्रदूषण असतं ते शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साज साजरे केले जातात
प्रदूषण सणामुळे नाही तर लोकांच्या चुकीच्या पद्धती मु होत तन आ लोक इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहेत फटाके कमी उडत आहेत आपण आपली पद्धत बदलू शकतो तो पण सण साजरा करण क सांडवणार आणि वेस्टन देशामध्ये पण खिस मसाला लाखो जाळे तोडली जातात तिथे प्रदूषण आणि कचरा होत नाही का
हो तिथेही ख्रिसमस तिसाठी झाडे कापली जातात अ ते पण चुकीचंच आहे पण मला असं वाटत की आपण दोन्ही संस्कृतीमधील चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत सण कोणताही असो तो आपल्या आनंद देण्यासाठीच असतो ना
अगदी बरोबर शेवटी आनंद महत्त्वाचा आहे पण नेह तू या दिवालीया काय स्पेशल करणार आहेस की फक्त वेस्टर्न सााण्याचे कौतुक करत बसणार आहेस
ह ह अजिबात नाही मी जर वेस्टर्न जणारना कुल म्हटल अ तरी माझी पहिली पसंती आपल्या सणाांनाच आहे मी या दिवालीला स्वतच्या घात त्याने घरासमोर खूप सुंदर आणि मोठी रंगोली कारड राळ आणि अ आणि हो आयला फराल बनवायला मदत पण करणार आहे
अरे वा हे ऐूण छूप छान वाटलं तु या हातची रंगोली बघाल आणि आईन बनवेला फराल खायला मी नक्की येणार आई तुमच्या घरी
हो नक्कीी एक्रू पण फराल खायचा असेल तर आधी घराची साफसफाई करायला मदत करावी लागेल फ्री म काही मिळणार नाही
ठीक आहे मी तुला कंदेल आकाशामध्ये लावायाल मदत करेन. चला आज सण आणि परंपरा विषयावर आपल्या खूप मोठी पण मजेशी चर्चा झाली.
हो ना खूप दिवस झाले आपण एवढ्या मन मोकल्या गप्पा मारल्या नव्हत्या.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
चला आता मी परत माझ्या आवरा गमाला लागते नाही तर आई मला ओरडेल
हो हो जा नीट साफसफाई कर काळजी घे.
ओ थांब फोन देऊ नकोस मला अजून एक गोष्ट विचारू दे. आपल्या पारंपरिक सणामध्ये जे आपण पारंपरिक कपडे घालतो. जस की मु मुली साडी किंवा कुर्ती घालतात आणि मुले कुर्ता पैजामा घालतात त्याबद्दल तुला काय वाटते? मला तर ते खूप कम्फर्टेबल वाढत नाही यार.
अरे काय बोलते स्नेहा पारंपरिक कपड्यांमध्ये जे आपले पण आणि जो देखणेपणा असतो. तो वेस्टर्न कपड्यामध्ये कधीच ती येत नाही वर्षातून दोन तीन वेला तर आपरल्या कुर्ता काळाची संधी मिलते. जेव्हा सगळे एकत्र एकात पेशा असतात. तेव्हा तो फील खूपच रॉयल असतो.
हो हो दिजायला खूप सुंदर दिसतात. हे मी मान्य करते फोटो पण खूप भारी येतात पण विचार कर मुलीना साडी नेस किंवा जर कपडे घालून वावरण किती कठीण असते. वेस्टर्न सणामध्ये कस आहे जीन्स आणि टी शर्ट घालून पण चालत माणूस खूप फ्री फील करतो. अ तिथे कपड्यात कोण होत ही दडपण नसत. हम्म.
पण नेहा सणाचे कपडे थोडे वेगले असा याराच्या हवते ना रोज तर आपण जीन्स आणि टी शर्ट घालतो. जर सणा दिवशी पण तेच घातलंय तर मग तो दिवस विशेष कसा वाटवा? कपड्या मुलेस तर सावळाचा मूड बनतो.
हम्म, हम्म. हो हे पण खरं आहे. नवीन कपड्याची एक्साइटमेंट असते ती आपल्याल्या सणामध्ये जास्त असते वर कधी गाव जाऊन जत्रा किंवा उरूस सारखे पारंपरिक सन अनुभवले. आहेत का? शहरातल्या सणापेक्षा तिथे खूप वेगळ वातावरण असतें ना?
हॅलो.
हॅलो.
हो नेहा मी दोन वर्षापूर्वी आमच्या गावी जत्रा गेलो होतो. इथे जी पालखिची मिरवणूक ढोल, ताशांच गजर पाळणे आणि गावाची एकत्र येण्याची जी भावना अस ते ती शहरातल्या फाईव स्टार होटलेमधील पार्ट्यापेक्षा हजार पटीने भारी असते. तिथे कोण परक नसता संपूर्ण गाव एक कुटुंब बनत.
हो ना रु मनाला खूप समाधान मिळाल चल. आता मी खरोखर निघते दिवाळीच्या शुभेच्छा तुला आधीच देऊन ठेवते.
थँक्यू नया तुला आणि तुझ्या फॅमिलीला पण दिवऱ्याचे खूप शुभेच्छा. कालिज घे बाय बाय.
बायू त्याक
बाय बाय.